हॅलो करणं आहेस का?
अग तर करूच तवर फोल केलीस तू. अग त्यातला एक नंबर म मधला मिस झालता मला म्हणून
अच्छा तुला प्रश्न येतात नवं मला प्रश्नच यायची बंद झाल्या
हा सांगत आता काय म्हणाल तीस?
मी म्हणालतो शिक्षकांपासून असं लांब पण राहायचं नाही खरं नुसतं कामापुरत उपयोग करून घ्याय स बाकी करू आपण आपण हम्म. त्यानी स्वतःचा उपयोग करून घेत होता बाकी पर्सनल अटॅचमेंट काय नाही. आणि मला ह्याचा सगळ्यात जास्त राग येतोय प्रिते आपण सेमिस्टर वन डे वनपसन त्यांच्या सोबत आहे काय डे वन तुला सांगालोय आणि त्याच काय फळ दिलीत सांग ह्यांनी.
मार्क कस काय दिलीत बघ?
मार्क आणि काय वि मान शिक्षक अग बाकीच्याच तर सोड प्रिते आपण ह्या जुबेर सरांसोबत कस होतो एकदम फॅमिली
बक्की होय सगळ आपण म पर्सनल पण सगळं त्यांना सांगत होतो म एवढा विश्वास ठेवलेला त्यांचा
पण घेत हुती. हे आपल्याला माहित होतं तरी पण आपण विश्वासाने सांगत होतो.
बघ की आपणच मगत त्यांची काय चूक नाही ग आपली चूक आहे.
हम्म.
आता तुला काय वाटतं आपण अंजलीचा ते प्रॉब्लेम सांगितलेलो त्याने गावभर सांगायचे राहिले असतील काय?
हो खरं काय सतत तिचं काय तिचं काय नव्हत सांग हम्म.
आपल्याला पण माहित आहे, पण त्यांचा स्वभाव त्यांच आता पर्यंत आपण तीन वर्षात त्यांना काय ओळखलो?
काय काय ते एकदम वाढवून चाढवून सांगितले असल. तरी पण काय माहित नाही आणि आधीच ते तुषार, अंजलीवर लई म्हणजे असं चिडून कारण तिस ब्लॉक केली अस तस म्हण काय परवा सांगाल ते बई. हा नाही ग पर मला काट लय दिवस झालं सोडं तिला तू शारणा असं काय तर केला मण असं म्हणजे बोलला पहिला कसं बोललं तुझ तसं बोलला नाही असं तस इग्नोर करून गेला कवा्हा आपण कॉलेजमध्येध्ये आलतो काय ग
नाही हो आपण पेपर झाल्यापासन नाहीच की
कसेेंडोफला का कवा म्हणली बाई लई गाणी इग्नोर केला असं असतंय काय जर प्रेम असते तर मास कोण करत म्हून खळ्यापोड्याचे असतात तसलं काय नाही आहे ते म्हणलं फालतूगिरी आहे फक्त फालतूगिरी तू कायलाही चांगलं समजू नको तू अजून कायच ओळख
होच की आप आम्ही जेवढं ओळखल तेवढं त्यांना कोणाच ओळखलं नसेल अजून
नाही मी माणसू ओळखतोय ब ठीकय म्हणल ओळखून वळखत बस ह
बच क तू कितीं ळखलास म्हणाचं त्यांना ओळख चुपकीला आहे सां
हो मग आमच्या एवढं का नाही म्हटलं चांगलं उभ्या आयुष्यात त्यांना कोण ओकू पण शकणार
त्यांना पर्यंत झुबेर ला प
हम्म दुबेरस ते ना आता णजे उद्या सोड म्हणजे काय सात दि लाच लाग तापर्यंत त्याच्यासाठी त्याच कृतज्ञ राहायचं आणि
साथ देऊन पण त्यांना सगळं वयर्थच घालवलंय ग काय आणि काय साथ दिलात सांग आपल्याला कधी मार्कात मदत केल्यात का आता ॲडमिशनसाठी त्यांनी एका शब्दनें कोुणाला विचारत काय गं बघ क कुठ ऍडमिशन घे किंवा कणा किती मार्क पड काय लाडचं त्या पोरांचं ऍडमिशन करायला पर्सनली तिथं जाऊन त्यां ऍडमिशन करून आल्यात आणि आपलं विचारायला पण नाही
माझ्याकडे आला तने आलीच स्वतःहून माझ्याकड
त्यांनी आलेलेच आता. तुम्ही त्यांना सांगितल्याला आता स्वतःहून याल्यात आला त्या दिवशी सरांनी सांगितलं असेल ना त्यांना कॅपराऊंड चालू झालंय हे त्यांना कस माहित हेनी सांगितल्या शिवाय माहित होणार हाय.
हुं खरे आते आता अस मी सांगालोय गं तिने बोलणार कसं आपण काय ओळ- तर नाहीका काय आता त्यांना ते आपल्यावरच शब्द टाकून-
टाकणार हाय तेन्ही तेच करणार दुसर काय करू शक-
त्यांना आत्ता काय नव्ह काय जमलंय दुस स्वतः दुसऱ्यावर टाकायचं सगळं आणि रिकाम व्हायच. आपण सगळ्यांत्यन बहीर.
अगं मला अजून पण असं वाटतंय की स्टेफी स्टेफी त्यांच्या सोबत हाय काय नाय. ते गं जूदर सरां सोबततेन-
होयचकी मंग होयचकी काल आ- आहो आत्ता करून काय- हॅलो-
हॅलो
हा बिलकुल
काय म्हणाल ते
अ्झझ बोलण्यात झालं स्टेफी त्यांच्या बरोबर असणार आहे म्हणून
कारण त्यांच्या अंटी आहे, अंटीच्या हेज्यान तिला डि के टी ला मिळणार हाय. डि के ट आणि ते त्यांच्या ती पण मला म्हणाली की, डि के टी त गेलं तर प्लेसमेंट हाय. आसतय तस शंभर टक्के ब्लेशमेंन्ट हाय.
बर माह तस तर ती अँप तू ते नव्ह असं म्हणालतीस की काय करता कुणा आणि त्या दिवशी केव्हढ खोट बोलली गं जाऊन आलोय म्हणून तोंडावर खोट बोलल्या.
आणि अक्षतावर ना- ती ती डी के टीत जाऊनतेन सगळ चौकशी करून आल्या म्हणून मला सांगालती आणि ही म्हणाल्या- अक्षता डि के टी तीन जाऊन चौकशी करून आल्या तिन मला सांगितल्या म्हण-
तू म्हण- पडली असतीस कशी माहितेय काय.
खरं अं होय गं बोलाय पाय मला आठवण तर करून दि डिवचायचं-
अंग कस डिवचू तू बसलेलीस कुठ मी तुझ्याकडे बघालतो की तरी पण हासलतो तुला का- ऊगच तू उलटी प्रश्न विचारलेस होय की मग, जाऊन येकी, बघुन येशील काय नाय, असं बडबडलीस तेन- कारण मी सांगू शकलो नव्हतो कारण अक्षता बरोबर तू बोलेलीस त्यामुळे तू बोलाला पाहिजे- तूच डारेक्टतेन-
आणि माझ्याकडे कार्याच रेकॉर्ड पण आहे नाही म्हणली असती तर.
रेकॉर्डिंग कसं काय?
काय तिथ रेकॉर्ड आं नसयतंच व्हय बाळा सगळं कॉल-
हां म्ह-
आयकाय येत नाय?
नाही-
येतय वाटतं गं रेकॉर्ड राह-
नाही गं नाही ते त्यांच्याकडे जातय आपल्याला ऐकू येत नाही काय.
हां हां तरी पण मी ऐकलोय गं स्वतः.
तू कायतर वेगळ ऐकली अशीलं खुळे.
यें अगं तिन सांगितली तर- ती सग आणि ती म्हणली मला पण लांब घ्यायचं नाहींय म्हणून मी पण डि के टी तच बघणारहाय.
ते झालं ते सांगितलीस कि मला खर रेकॉर्डिंग हो- गताच म तला नेलपगेतच ग वाकी अ गाच तिथं असं म्हणाल त त चौकशी करून आल्यास
हम्म हो बोलायला पाहिजे होत आता म्हणलं तर म्हणा वयेत तुला म्हणल्यालो ना जाणार आहे आणि जऊन आलो असं म्हणणार आणि आता ते मला फोन पण करे ना आणि काय पण नाही
तेच काय ती कार्या आजच पण काय घेतलीच नाही बी खुई
म लई पैसा असेल जव त तडे आपल्याला काय
तिला आणि ह असं पण आपण त्याव ते गोष्ट हो आपण तेव्हा त्या गोष्टच करत होत तेव्हा पण आपल्याला म्हणतच होती क कशाला करायचं कशाला त कुे एवढे इंटरेटेऊन के
अ खरं का आपण काय पण चांगलं करत असत किती तिला नकोच असते बाई
बघकीस होता आपण करत ना नाच अरेत आप कि जसं का तुम्ही लई कमी खालच्या पातळीथ काातर करायला असल
हम्म वय वय खरोखर तस जाणवून दे त्या ते
आसू दे बाई खालच्या पातीच खालच्या बाजूचआम्हाला आम्हच-
घरा आता घरात बसून अगं प्रीत्या मला वाटतय ती अशी काय गप्प बसली नसणार हायआता दोन दिवसात लॅपटॉप घेणार म्हणलेली.
म्हणंल घेतली पण असल बर स्नॅप टाकलेली की गं लॅपटॉपचा कुणाचा होता काय माहीत.
तिचाच असेल
का मग त मी घेतलेलं सांगितलं तर का आम्हीच्या घेतलं की आम्ही सांगायच नाही हे सांगता का मला एंटर्नशिप त्या क पण ती एंटर्नशिप घड दिस स म्हणलेलीच मिळाल्या आहेत म्ह
व आणि ते श्रेयसच त्यांना मदत घेऊन शंभर टक्के त करत असणार आहे
मला जास्ती सांगत एवढं, मी गॅप बीप घेणारे. सगळ्यां घेता पण ति काई शांत बसन असं वाटतं नाही, काही तर करत असणार के, करायचं डोक्यात असणारे.
आणि नाही, आणि प्रीते तू सांग मला, एवढं कमी मार्क पडून चिल कोन असतय, काय ग एवढं.
बघकीे स्टोर्या फिरायला बिरायला जात्या, स्टोर्या लावत्या.
ह
तच्यापेक्षा तर जास्त मला पडले, तरी मला टेन्शन हाय.
तेच की, त्या अंजलीला पण एवढं चांग म्हणजे बा कमीत पडल्या पडल्या, कास्ट मध्ये असून तिचा बीपी रोज मराले ती.
बघ की.
अनि ही एवढी चील्ल कशी ग.
अ नाही तिझं तरलाच नाहीत काय विषय तुझं
आणि तुला एक सांगू काय आता, ती माझी हे आहे की नाही दादाची मैत्रिण, मी तुला सांगितलं नव्हतो काय? की ती कॅब जिमिनीमध्ये हाय. ती पण कॅप जिमिनीमध्येच आहे, हिची बहीण पण कॅफ जिमिनीमध्येच आहे, ती मला म्हणाते की माय मला कनी वेगळ त्यांच्या त्यांना कोर्सेस करायला फ्री असते ग कुठलं पण पेड कोर्स करा, त्याची कंपनी फी भरत्यात. म ती म्हणल. ते तुला आ आयडी ते देतो, मग ते दिते पण खर ते दुसऱ्यांना ऍक्सेस होत नाही, फक्त कम नी च्या लोकणा युआर ब्लॉकड अस म्हणून येतय मसेज, मग ते काय झालं नाही. तसंच तिच्या बहिणी ना ति आता त तिची बहीण असं पण तीन महिने घरातच आहे, कारण ती कंपनी बदलणारे.
हा हां.
म तिच्या बहिणीच्या ह्यावर, शिकत बिकत पण असेल ना.
होय भाई आता लॅपटॉप घेणारेच आहे म्हना तीच्या दीदीसाठी. मग तिथ ती बहीण तेच की दीदीने चालू केली की. तर असं पन शकत.
होय.
करत असाल म तस.
काय नाही तर.
पोरगी अशी नाही आहे ग, शांतबसून आन तुला काय वाटत. तुच्या घरात तुला घ्येउल देतील बा आणखी, आहिला आणब् जा मिळते त जा जा जशी पण
मिळलते त नाही बा डीकेटीये, घाट मॅडमच्या वशिल्यांने डीकेटीत घेतीय ती.
मिळलते म्हणजे तेच ग मिळते आता तिला एकच मिळू शकते डिकेटी. दुसरं मिळवू शकत नाही.
नाहीतर मग ते वाारणार मिळत खरं तिला, ते कमी वाटते ते काय तसल्या कॉलेजमध्येध्ये घ्यायला.
हे एसी कॉलेजच्या पेक्षा तर बेटरच आहे बा, ते कॉलेज कसला मोठाये माहिती का?
ते जागा त्याच्या त्या ते युनिव्हर्सिटीच्या ओपनिंगला प्र प्रेसिडेंट आलती द्रौपदी मुर्मू. एवडं मोठ कलेजय तेे.
आणि आता युनिव्हर्सिटी अंडर होत, आता तर ते ऑटोनॉमस झालय.
हा त्यामुळे त्याने शंभर टक्के, प्लेसमेंट त्यांना आणू शकतात.
तेच की. काय माहित, खुळच हाय भेत
आपल्याला खुळी वाटत असली, आणि काहीतरी करत असले तर काय माहित.
तेच झालं ग पण, असं दुसऱ्यांना कमी लेखायचं नाही हे म्हणालोय ग मी.
करायला हा आपल्याला करायचं नाहीये ना ठीके, आपल्या आपण बाजूला व्हायच, दुसऱ्यांचंन कशाला हे करायचं.
असं करत असते
प काय करायचं आता झाला आपलं मार्ग वेगळं झाले
तेच की बाई मी तेच म्हणा थांब मी करतो परत फोन
हां